बोला ताई. बोला बोला. काय चाललंय?
काय नाही. मजेत तुम्ही?
मी पण मजेत एकदम. चाललंय पावसान पावसाचा आनंद घ्यायचा काम चालू आहे. खिडकीतून फक्त बाहेर नाही.
हं. मग पावसाळ्याच्या काही रेसिपीज केल्या कि नाही वेगवेगळ्या?
पावसाळ्याची रेसिपी तरी सध्या अजून सुरुवात नाही झाली काही. फक्त आज संध्याकाळी चाललंय विचार करायच. हम्म.
हो.
का हं. काही गाजर आले ग मार्केटमध्ये भरपूर. काल गाजरायाची कोशिंबीर करून बघितली फर्स्ट टाईम केली मी. पण मस्त झाली होती. हो सा एकदम सोपी. हो म्हणजे ते गाजर पावसाचे आणि कसं खराब होऊन जात लवकर पाण्याने आणि - हे होतात बघ असं हा त्याला ते म्हटलं. आता काय कराव घड्या कुठ तरी तू फोटो बघितलेला होता मग युट्यूब व सर्च केलं. गाजर किसून घेतलं फक्त वरतून साल काढून घेतलं त्याचे किसून - अ थोडसं त्यात चाट मसाला टाकला आपलं मीठ आणि हिरवी मिरची. एकदम बारीक कट करून. कडीपत्ता कोथंबीर बारीक चिरून टाकली एकदम आणि वरून लिंबू पिळलं फक्त. मस्त लागले एकदम म्हणजे - जेवणाला चालू- चालू एकदम चववी होऊन गेली अशी मस्त वाटलं ना अ. चांगलं आहे चला हा तसं काकडी गाजर बीट आपण त्याचं पण करू शकतो बघा. म्हणजे मी काल ह कालच. गाजराचं करून बघितलं आज काय म्हटलं चला त्या काकडीचं बी करून बघू लगेच. कसं लागतयं काकडीपेक्षा गाजरा तर खूप छान लागल.
हम् आणि ते प्रोटीन विटामिन पण भेटत आपल्याला तेवढं डोळ्यां लाही चांगलं गजर.
डोळे ना हि चांगलं. आणि नुसतं ते अशा स्लाइस करून खायला कंटाळा येतो हो. तेचं - तेचं रोज- रोज ताटा ते वेगळ दिसलं ना, तर थोडंसं बरं वाटतं असं. म्हणून म्हंटलं चला आता ह खराब होऊन जाण्यापेक्षा ना - आणि गाजराचा हलवा करायला गेला तर मग त्याला खूप साथ शृंगार करावा लागतो. तेवढा वेळ आपल्याला भेटत नाही. तेवढा वेळ भेटत नाही मग. म्हटलं चला चालू- चालू असं करून बघू बरं पण छान झालं म. ट्राय करा तुम्ही पण एकदा मस्त वाटत हो.
त्यासाठीच फोन केला म्हटलं काय कोणती रेसिपी ट्राय केली यांनी विचारावं आ. आपण बी ट्राय करायला.
ह् आज संद्या- काही ना आमच्याकडे ना अ मस्त भरलेल्या वांग्याची हे पाहून येणार आहेत. आणि याची खीर आपल्या तांदळाची खीर. तांदळा ची खीर सासूबाई बनवणारे मी वांगेची भाजी मात्र बनवणारे मला चांगली येती बनवता. हो. कसं करायचं भरलेलं वांग पण ना ताई दोन तीन प्रकारे करता येतं बघा. तर हे कसं म्हणजे मी बनवणार ना ते अ.. वांग ना छोटे छोटे वांगे घ्यायचे ते आपण फक्त - पुढच्या म्हणजे वांग्याचा जो भाग असतो त्या बाजून कट करतो बघा त्याबाजूनी पण करायचा. आणि देटाची बाजू असते ना त्या बाजून. कट कराय थोडसं म्हणजे देट पूर्ण कट करुन. आणि वांग पण थोडसं कट झालं पाहिजे असं आणि मसाला भर. त्यांना दोन्ही पण बाजूनी मसाला भरायचा. म्हणजे ते अ देठाच्या बाजुला आहे ना असं अ. साधं स असं कधी चवही लागतं.
हा अ लोट दादा हम्म- हम्म हम्
चव लागत नाही ना मग ते दोन्ही बाजूंनी कट केलं ना तर दोन्ही बाजूंनी वांग पूर्ण - मसाल्याने भरलेलं असतं. छान लागत ते हो आणि मसाला कसा करायचा. कांदा घ्यायचा, कांदा कट करायच चांगला बारीक एकदम, चौकणी कांदा कापतो ना आपण तो त्याच्यानंतर टोमॅटो घ्यायचा आणि ते चांगलं बारीक कट करून त्याच्यात थोडसं शेंगदाण्याच कुट टाकायचं फक्त त्याला खूप कमी लागतो शेंगदाण्याचा कूट जास्त जास्त नाही लागत आणि फक्त तर लाल तिखट तुमच टाका, ह जिरे वगैरे टाकायची काहीच गरज नाही त्याला अ फक्त हा त्यात फक्त तेवढं मीठ, लाल तिखट आणि कांदा, टोमॅटो आणि थोडसा शिंगाण्याचं कूट तेवढं टाकायचं आणि याच्यात फक्त तेलाला फोडणी द्याल ना तुम्ही तेव्हा फक्त थोडस जिरे टाका आणि मोहरी टाका बस बाकी काहीच नाही हिंग वगैरे पण आपल्या हच्यात असतोच ना आणि एवढी सुंदर भाजी होती ना ती म्हणजे माझी तर फेवरेट भाजी तीच आहे भरलेली वांग्याची भाजी आणि हो म्हणजे मी पहिले मला माहिती नव्हती मला सासूबाईंनी शिकवली अक्चुअली ही भाजी की कांदा पण टाकायचं टोमॅटो पण टाकायचं खूप छान लागतं आणि पाणी म्हणजे असं थोडस पाणी टाकू, शिजती पण लवकर ती भाजी पाणी थोडंस टाकायचं जास्त पाणी टाकलं का मग त्याची चव पूर्ण जाते निघून असं म्हणजे आपण डाळ भात केला ना त्याच्यासोबत ही भाजी लावू शक खाऊ शकतो आपण असं हम्म.. काय म्हणताय?
नाही मी पण म्हणजे करते वांग्याची भाजी अ मला पण म्हणजे यांना माझ्या घर घरच्यांला खूप आवडते सगळ्यांना वांग्याची भाजी, पण मी तुमच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करते, तुम्ही जी पद्धत पद्धत करतात ती पहिल्यांदाच ऐकली मी आणि मी जे करते ना ह म्हणजे फोडीचच करते मी वरणच कापून घेते देट कापून फेकते ते एवढा पूर्ण नाही नॉमिनल थोडासा देठ राहून देते पेरा इतका आणि त्याला कापते त्याला मसाला वेगळा करते खोबरं, शेंगदाणे खुरसणी, तीळ ते भाजून घेते थोडस आणि ते मिक्सरमध्ये बारीक करते, त्या त्याच्यात जिरा, मोहरी टाकते
हा हां..
नाही टाकल तरी चालत, मी तेवढं बारीक करते, त्या त्यातच लाल तिखट, काळा मसाला आणि थोडस हिरवं हळद वगैरे तुम्हाला जे लागलं ते त्यात टाकून घ्यायंच कोरड्याच मसाल्यात ते झालं की मग तडका देताना जिरं, मोहरी, हिंग आणि अ तेजपत्ता, दालचिनी थोडीशी लवंग वगैरे टाकते आणि हा तोच तो जो मसाला आहे ना आपला कोरड
हो.
हा हा तर आता मग मी ते त्यात भरते आणि मग ते थोडंसं तेलात फ्राय करून घेतो आपण ते तडका दिलेला आहे त्याच्यात थोडस वाफवून घेते त्याला तसच आणि मग त्याच्या पाणी ओतून वैगेरे घालून आपला अंदाजाने आणि तो मसाला कोरडा जो असतो ना उरलेला टाकून द्यायचा, मीठ ह मीठ मीठ वगैरे बघून घ्यायच आपलं आणि मग खायचं ते पण वांग भारी लागतं खुरसणीच
अच्छा! कृत्याला त्याला खुरसणीच वांग म्हणत असंल असतील कदाचित आणि याला म्हणजे मी फर्स्ट टाइम खुरसनीच वांग ऐकलं कि असं हे करतात असत,, आमच्या एका खुरसणीची चटणी केली जाते अ..
केलीच जाते ओ अ मला बी माझ्या सासूबाईकडंच कळालं मी बी पहिले अस सादच वांग करायचे पण म नंतर सासू बाई आल्यावर खुरसणीचा वांग करायचा मी त्याच्यात थोडस ऍडिशनल ब तेज पत्ता लवंग व
हो हो हो थोडस कायतरी आपण येतात
हा आपण बी थोडस थोडसं वेगळ पण मुळ रेसिपी तीच छान लागत ते पण वांग हा.
त्याच्याच आणि प्रत्येकाच्या हाताची चव वेगवेगळी असते ओ आता तुम्ही बनवत असाल ती वेगळ्यात. हा येतोय आवाज?
हो हो येतोय येतोय बोला.
तुम्ही वेगळं म्हणजे तुमच्या हाताची टेस्ट वेगळी असल सासूबाईंच्या हाताची टेस्ट वेगळे असेल. प्रत्येकाच्या हातात टेस्ट वेगवेगळ्या आय.
ज्याची त्याची करण्याची पद्धत ही वेगळी परत आपण जे फोडणी देतो ते सर्व वेगळं बसतं ना.
प्रमाण सगळं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं ना त्याच्यामूळ मग ते त्यांच्या ते तर आहे. आता बघा याची की करड करडायची नाय आपली आंबट चुका असतो बघा? आंबाड्याची भाजी आंबड चुका वेगळा आणि आंबाडा वेगळा. आंबाड्याची भाजी आता हो मी आंबाड्याची भाजी फक्त आपण म्हणजे शिजवून घेतो. आणि ती शिजवून घेतल्यानंतर त्याला नॉर्मल फोडणी देतो तशी मी शिकलेली होती भाजी. आता माझ्या सासूबाई जी भाजी बनवतात ना ती पानं काढून घ्यायची त्याचे. ती ते पानं पण जर खूप अशे जुने झाले म्हणजे जास्त मोठे झालेले असतील ना हा निब्बर जर असले ना तर ते लाटण्याने असं दागून घ्यायचे त्याची दांडी जेणेकरून ते लवकर शिजतील अस. आणि मग ते कुक र मध्ये शिजून घ्यायचे कुकर मध्ये शिजवताना त्यात एका सफेद क पड्यामध्ये काळा वाटाणा येतो तो काळा वाटाणा टाकायचा शेंग अ पूर्ण अख्ये शेंगदाणे टकायचे अ त्याच्यानंतर ज्वारी आ ती ना थोडीशी ज्वारी अस मिक्सर मधून ब अशी भरडून घ्यायची ती टाकायची. आणि तेवढं टाकून आणि हिरवी मिरची टाकायची एक दोन आणि म्हणजे तुमच्या टाकायची तर चालत असेल तरच नाय तर मग नको. आणि लसूण भरपूर टाकायचा ते सगळं एका सफेद कपड्यात बांधाय बांधायचं. आणि जेव्हा तुम्ही कुकरमध्ये भाजी लावाल ना तेव्हा भाजीसोबत ते पण टाकून द्यायचं कुकरमध्ये. ते पण शिजवून येतं हो भाजी बरोबरच शिजून जातं ते. नंतर ते काढून घ्यायचं बाहेर आणि पाणी त्यातल अ निथळून घ्यायचं पूर्ण भाजी पूर्ण धुऊन घ्यायची दोन पाण्यांनी. म्हणजे त्याचं आंबट निघून जातं आणि मग तुप अ पहिले आपण फोडणी देतो लसणाची वगैरे सगळं लसूण वगैरे कुटून. त्याची फोडणी द्यायची नंतर ती भाजी पिळलेली असते ना ती टाकायची. तिचा एक लेअर. नंतर आपण ते ज्वारी वगैरे काय ते सगळं मिक्सर म याच्यात ठेवलेलं ना त्या कपड्यामध्ये बांधून त्याचा एक लेयर द्यायचा. हो ते ऊ त्याचा परत दुसरा लेअर परत तिसरा लेअर भाजीचा द्यायचा चौथा लेअर पूर्ण त्या उकडीचा परत द्यायचा अस आणि वरतून भाजी. ताई ती भाजी गजब लागते माहितीय का? एवढी सुंदर आणि विचार करा चार ते पाच दिवस ती भाजी खराब होत नाय.
अरे वा.
तुम्ही मिक्सर सॉरी फ्रीज मध्ये पण ठेवू नका तुम्ही बाहेर ठेवा ती भाजी मी खाल्लेली चार ते पाच दिवस ती भाजी अजिबात खराब होत नाही म्हणजे एक अ हा मग सासुबाई म्हणतात कुठे तर गावायला जायचं असलं ना मग आता दुसरं काही जमत नाही आपल्याला करायला बटाटा वगैरे खराब होऊन जातो दुसऱ्या दिवशी लगेच किंवा संध्याकाळी खराब होतो मग ही भाजी अऍक्च्युली आंबट असते आणि त्यात परत ती अ अ आपण बनवलेली तशी असते ना त्यात पाणी वगैरे नंतर परत टाकायचं नाही मग तर ती इतकी छान लागती ना ती भाजी हो त्याच पाण्यात आणि ती आंबट असते ना थोडीस भाजी त्याच्यामुळेती खराब होत नाही असं चार पाच चार दिवस तर बिंदास राहते ती भाजी बघा. आणि ती पण पॅक कशात करून आता आम्ही गेलो होतो मागे अ दोन दिवसच जायचं होतं संध्याकाळी किंवा उद्या सका काळी सासऱ्यांना काही बाहेरच चालत नाही जेवण त्याच्यामुळे मग न्यायचं तर त्यांनी पॅक कशात केली होती ती आपलं पळसाच पान असत ना मोठ पान येतं बघा त्यामध्ये पॅक केली म्हटलं आओ आई कस लहायचं त्याच्यापेक्षा आपण हो आपण ड डब्यात घेऊ ना मग अ नको म्हणे बरी याच्यात आपल्या गावाकडे असेच हे करतात पॅक करतात. त्याच्यामुळे ती आंबट याचा तो इफेक्ट आहे ना त्या भांड्यावर होत नाही किंवा भांड्याचा इफेक्ट त्या आंबट्याच्यावर होत नाही. त्याच्यामुळे मग ती तीन चार दिवस टिकते ती भाजी असं अर बापरे किती छोट्या छोट्या गोष्ट असतात आपल्याला माहिती नसत या आणि जे जुन्या लोकांकडनं बघा शिकायला भेटतात आपल्याला
हो अशा भरपूर जुन्या रेसिपीज द्या आता म्हणजे कालबाह्य झाले ब थोडक्यात आप
हो हो नाही जमत नाही पण ह्या जुन्या लोकांकडे शिकाला भेटतातो आपल्याला त्या
हा सासू सासरे किंवा आपल्या आई आजी त्यांच्याकडन कळतात रेसिपी भ भरपूर लोक कळत नाही अजून सुद्धा कुळददाची जिलेबी म्हणजे नेमकं काय
काय काय य ते जमत नाही आता मी सांगितलं ना आता आमच्या इकड माझ्या माहेरी केली जाते ती बर का आणि इकड मी सासरी सांगितलं ना तर नाही ते आपल्याकडे नाही बनवत म्हटलं नाही बनवत पण आपण एकदा बनवून बघू बनवली तरी ती एवढी सुंदर लागली सगळे म्हणे आम्हाला माहितीच नव्हतं ये अस हे पण नाही म्हणजे असा काहीतरी बनवलं जात असं नाय माहिती नसल का सगळं येऊन जात आणि एकदा जर रेसिपी माहिती झालं आता शेंगदाण्याची आमटी ते बघा आमच्या इकड शेंगदाण्याची आमटी कशी असते हे कोणालाच आणि माझ्या माहेरी हा येतोय आवाज
हो येतोय तुमचे दहा मिनी
दहा मि हो हो हो दहा चोपन्ना झाले पण झाल असं क एका टास्चा ना एक टास्क मिस करून गेला हो माझा हा त्या ताईनी रिसीव केला नाही मग त्याच्यात तो गणला गेला आणि आता मगाचा पण आपला झाला ना तो पण जी दोनच सेकंद झाली मग त्याच्यावर आता तो अ हे करावं लागतील आता हा माझा पाचवा कॉल राहील आणि दोन मिस होऊन गेले त्याच्यामुळ थोडं जास्त वेळ बोलला तर ते कव्हर होईल सगळं असं.
हो ना तेच म्हटलं चालतं की लागला
हो हो शेंगदाणेची आमटी बघा अ ती खूप जुनी पद्धती म्हणजे एकदम चालू चालू आपण कसं डाळीच्या पिठाचं बेसन चालू चालू बनवतो. तशी शंगदााण्याची आमटी ताई विदिन चार ते पाच मिनिटात होती फक्त बस बाकी काहीच वेळ नाही म्हणजे एकदम अ कोणा तरी भाजी नाही आवडतये ना आता विदिन मिनटाला मी काय करू? तर ती भाजी रेसिपी एकदम सोपी. तर ते शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे असतात येते का तुम्हाला ती भाजी? अ ती रेसिपी हो हो हो बरोबर बरोबर काही ठीकण हो शेंगाण्याचं बट्ट म्हणतात काही ठिकाणी आता आमच्या इकडे आम्ही आमटीच म्हणतो शेंगदाण्याची. तस ते अस बट्ट हा सुद्धा ऐकलेला आहे मी माझ्या भावाच्या तोंडून की अरे ते पण बनव